हा बोल की, हा बोल की
हॅलो
हॅलो हा
हा बोल की रेंज नाही आहे का तुला?
आहे आवाज इथे का नाय तुला माझा? येतय ना?
येत येत बोलकी.
हा काय कराय लागली?
काय करायल्यास?
काय नाही ब निवांत आहे तू काय करतेस? ह
काय नाही मी पण बसलेत. सकाळी जेवले की.
हा आता चहापाणी म्हणाव तुमच्याकड
होय आता चहा चालाय.
ह बरी ये.
हाय हाय तू येस ना?
आहे मी पण बरे आहे बाई. काय नाही बघ निवांत या आता कार्यक्रम करून आलतो गावी गेलतो.
हा हा.
एकदा म्हंटलं बघूया तुमचं काय काय झालं का नाही कार्यक्रम.
झाला कार्यक्रम मी पण आले आता गावी.
ह
हम होय आमच्या इथ पाडवा मोठ्या न असतोय.
हह हा
हम्, हं
तरी काय काय करतात ग पाडव्या गुढीपाडव्याला
काय म्हणजे नॉर्मल हे असते आपले गुढी उभारतो तशी उभा करतात. आणि त्याच्यानं तर आमच्या देवाचं म्हणजे हे असत अं गावातन हे करतात पालखी काढल्यासारखी करत्यात. आणि आप आपल्याला कोणाला म्हणजे पाहुण्यांना असे इनवाईट करायच असल तर करतात. गुढी पाडव्याला जेवणासाठी ते परत प्रत्येक अ् घरातल्या मेंबरला नवीन कपडे घ्यायची.
हम्म सगळ्यांना मुलं जे म्हणजे लहान असो किंवा मोठे असो तरी पण
कर असू दे लहान असू दे सर्वांना ती हेची कपडे घ्यायचीत अ गुढीपाडव्याला नवीन कपडे घ्यायचीत.
म् घरा् घरातल्यांना तेवढं काय म्हणजे असं जम्
घरातल्यांनाच की फक्त आपल्या ज्येच्या त्याच्या घरात शेती घेतातच गं.
हं हं हं
हां ह
ह मग नैवेद्य काय असतोय तरी तुमच्याकडे पाडव्याला.
काय मग काय करायलीयास?
काय नाही बग नैवेद्य काय काय करताय म्हटलं पाडव्या दिवशी हॅलो
हां बोल की
हा नाहीे आवाज येई ना काय माझा तुला?
होय आवाज जरा थोडासा कमी आल्यासारखा होतोय.
होय काय?
होय
आता बग
हा आता येतय बग क्लिअर येतय.
तरी नैवेद्याला काय काय करताय म्हटलं तुम्ही तुमच्याकडे
अ नैवे त्याला हेच की अस पुरणपोळी तेन अस करतोय. पुरणपोळीचच हे शक्य् हे दोन नैवेद्य असतोय आणि नष्ट पडवा दुसऱ्या दिवशी असतोय ना त्या नष्ट पाडव्याला हे असतंय अ्
हा म्हणजे नॉनव्हेज करताय.
हां नॉनव्हेज करतोय. तेची गुडी पाडवा आ् उभारण म्हणजे आप् आपल्या संस्कृतीमध्ये किती मोठ महत्त्व आहे ते माहिती आहे ना म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे एक प्रतिक मांडले जाते गुढी उभा करणं.
होय ते पण आहे खरं.
ते म्हणजे गुढीच्या काठीपासून गुढीचा कलश गुढीला बांधणारा जाणारा तो कडूलिंब तसच ते वस्त्र असं म्हणजे प्रत्येक याच आपल्याला असं म्हणजे हिंदू धर्मात खूप महत्त्व सांगितलंय त्याच.
पण आहे सोड. खरं तुमच्यात मोठ्यानी पण करतात. आमच्याकडे एवढ्या मोठ्यांन काय नसतं खर.
नसतय काय?
नाही नाही नॉर्मली फक्त जे गुडी उभा करतात. आमच्याकडे तर ते पण नाही उभा करत खरं,
आता शहरामध्ये नाही होत तस, आमच्या इकड तर अ म्हणजे आता आता बंद झाली ती प्रथा घराच्या उंचीच्या वरती एक एक दीड फूट गुढी गेलीच पाहिजे गुढीची काठी अशी ती पहिला प्रथा अ म्हणजे हिच्या आपल्या घराच्या उंची पाासून वरती गेलीच पाहिजे अशी ती प्रथा असायची. आणि आता सिटीमध्ये थोडस कुठेतरी अ खिडकीला नाहीतर कुठेतरी बांधतात आणि होतात रिकामे
होय, का आता काय पहिला कोण आता पहिल्यासारखं म्हणजे करायला बघ. बगत नाही.
नाही, होय माणसाचं आयुष्य खूप असं म्हणजे बिझी झाले आता.
म पाऊस वगैरे काय?
काय म्हटलीस,
पाऊस वगैरे
पाऊस अजून तरी नाही म्हणजे, अजून दोन तीन दिवस झाले भागात प्रत्येक ठिकाणी लागतोय, पण आमच्या इथ अजून नाही तसं, तुमच्याकडे, काय वातावरण
आमच्याकड मधी दोन दिवस पडला भरपूर,
पडलेला.
वार, वादळ, पाऊस,
हा हा
आत भरपूर चालू होता दोन दिवस झालं पाऊस संध्याकाळ झाली म्हटलं कि पाऊस चालू होता आमच्या इथ आजिबात नाही वातावरण तर इतक उष्ण आहे. हा हा
आणि पाऊस काय पडेना.
उष्णता भरपूर आहे कर आता इकडे पण पाऊस पडून उष्णता चालू झालीया येवडी.
उष्णता लय आहे.
मग आणि काय म्हणतेस. हॅलो मग काय म्हणतेस म्हटलं आणि
हा शेतातली कामं वगैरे झाली.
शेतातले कामे चाल्यात. आता पावसाळा आहे त्यामुळे चालू केल्यात.
हा आता उन्हाळी असणारी पिके काडून घेतलीत. हा झालं आता काढतात पावसाळ्याच्या आधी.
होय पावसाच्या आधी, उन्हाळ्याची पिक आमच्या इकडे आधी काढून घेतात
हा हा ते परत आणि पावसाळ्या साठी रान तयार केलं जातय पावसाळ्यात तरी काय काय होतं आधी काय आत्ता काय होतं ग आता शक्यतो हेच जे उन्हाळी शेंगा, मक्का. अ पांढर तेर
आपल्या मसाल्याचे
हा हा हा ते चाल असते आणि मग त्याच्यानंतर आता शक्यतो उत्सामधूनच आम्ही ते करतोय.
ऊस पीक घातल्यानंतरच म्हणजे थोडासा खाण्यापुरतं घरात भाजीपाला ते असं घातलेलं असते मग ते आता उन्हाळी पीक सगळं काढलं मग आता भाताच चालू करायच भाताची आता पेरणी केल्यानंतर मग ते पावसाळी पीक घेतोय आमी
हा हा
तुझं काय? मग आणि
तुझं काय? मग आणि चाललंय म्हंटलं?
काय नाही बघ बाई निवांत आहे आता आवरून सगळं म्हंटलं बघूया लई दिवस झाले फोन कराय नाही
हा
करुयात म्हटलं
गुढीपाडव्याला म्हणजे असं आमच्याकडं हे असते ग अ आपलं ते पालखी म्हणजे
पालखी रस्त्याची एक छोटस देवाच मंदिर तयार केले जाते
त्या म्हणजे अस गाडा टाईपच अस आणि त्याच्यात ती देवाची छोटी मूर्ती ठेवली जाते मग कूट म्हणजे अ मोठा डाॅल्बी सांगतात कोण पारंपारिक वाद्य सांगतात.
ह् ह वर अशी एक देखावा केला जातो
न फिरवतात त्या देवाची मूर्ती आणि मग त्याच्यानंतर न ते आपल्या मंदिरामोर आणून त्या हे करत थांबत ते मग तिथून पुढ खरी यात्रा चालू
तुम सगं नवीन वगैरे कपडे घालून जायच.
अ होय जो नैवेद्य केलेला असतोय पुरणपोळीचा मग तो घेऊन हेला जायच मंदिरात जात्यात म्हणजे शक्यतो कपल हे जातच देवाच्या पाया पडायसाठी नवीन वर्षासाठी ते ते ह ते जायचं मग संध्याकाळचं आणि यायच म शक्यतो नस
तरी ते बरं आहे आपलं म्हणजे कसं नवीन जोडप्यासनी नवीन आपलं आवरून आपल्या गावात
नवीन जोडप असं नाही वयस्कर पण जोडप जातय आमच्यात.
आमचे सगळी
हा फॅमिली ह म्हणजे ज्याला जस जशी वेळ मिळेल, अवेलेबल अवेलेबल वेळ तस ते जायचचं मग मग ते चार वाजता बरोबर कंप्लीट गावातन गाड्या निघत्यात मग त्यावेळेला त्याच्या अगोदर नाहीतर सगळे केव्हा अ
हा हा मग ते ढक्कल गाड्याचा काय
ढकल गाड्या नसत्यात ते गाडीत गाडा जो तयार केलेला असतोय मंदिराचा ना तो अ हा रथासारखा एक तयार करतात आणि तो गाडा म्हणजे बैलांच्या हेच्यामार्फत तो ओढला जातोय.
हा
बैलं अशी अ तयार. केली जातात पुढं त्याला
हा
आणि ते आपली बैलगाडी एक कशी असत्या त्या पद्धतीन तो गाडा तयार केला जातो आणि त्या बैलांच्या खांद्यावर दिला जातो त्याच म्हणजे ते ओझं असते ते पूर्ण आणि मग ती बैल ओढत थोड मग कोण डॉल्बी सिस्टम, कोण पारंपारिक वाद्य म्हणजे डॉल्बी अ हे पारंपारिक वाद्यामध्ये म्हणजे लेझीम, बेंजो असं सगळं सांगतात आणि मग ते अ मंदिराकडे नेलं जाते
हा हा हा
हा मग होय
आमच्याकडे काय नसत बघ गुढी उभा करतात नैवेद्य दाखवायचा झालं काम
हा हा आमच्या इकडे असतो मोठा पाडवा हम्म बर लई चालतय हा
हो आहे आहे तू पण आहेस ना बर कॉल करत राहात चल ठेव मग? चल बाय.